हॅलो हॅलो हम्म आवाज येतो का?
हो येतोय की
हा बोल.
काय नाही बसले.
हम्म हम्म तुझं हे काय नाही बघ निवांत वॉकिंग करते. टेरेसवर हा असं म्हणजे वातावरण पण भारी हे म्हटलं हवा गार करूया.
आणि काय काम पण नाहीत. हम्म तेच म्हणुनच म्हणलं.
त्यांना काय बाकीच आहे ते दीदी येणार.
हा सकाळी फोन केलंतो की मी तुला. तर इथल्या इथं जवळाय म्हणू
हां सकाळी केलतीस काय कॉल?
होय तू काय तर आंघोळीला गेली होतीस बहुतेक दीदीन उचललेली हा
हा हा दोन दीदीत माझा एक एक मधली आणि एक मो म्हणजे एक
कुटली हुती काय माहिती
हा म्हणजे बहुतेक हि असेल मधली असणाराय ना आज आवाज नाजूक असेल एकदम आणि हम्म हम्म तेच ह मला काय माहित नाही आणलेला काय बोलले पण नाहीत.
हम्म म तेच म्हणलं ही सकाळपासून कुट कुठं गायब झाल्या फोन पण बघितली नसल काय म्हणून लावलो तुला आणि मगाशी
हा हा नाही अग माझं चार्जिंग संपल होतं ना मग चार्जिंग लावलेल मग ते असंच कि कायतरी हे कर कामात होते.
करायचं होय चार्जिंग लावलं कि दुसरं कायतर करत बसायचं.
होय कारण बसून काय करणार
हसू खूळ लागल्यागत एकाच कड बघत बसायचं.
हो कारण फोनचा एडिक्शन एवढं झालंय काय विचारायला नको.
काय कामच नाही आणि
हा आता असं झालं यार बास झाली सुट्टी लय म्हणजे मोठी एकदम मोठी झाली सुट्टी
होय व्हेकेशन बास नको वाटायलाय आता.
हम्म आणि बाकिच म्हटल तर हायच कि आता ओ मंडेला जाणार आता हाय येणार जाणारचय.
इचलकर- डयरेक्ट मी म्हणाय लागलोय इचलकरंजीलाच जा. यायचं तुला कॉल करायचं, तिथलं ते घ्यायचं.
सोमवारी.
हा.
हा, काय बोलू म्हणजे आता काय बोलू काय बोलू म्हणजे हुपरीला ना?
हा.
हो चालतय की.
करत आधी विचारते का, सवा- त्यावर कॉल करणार होती ना मी त्या सरांना. जर आलं नसेल तर हू-कॉलेजचं काम होतंय. प बाकीच्याने काय -काय होतील काम ते करायचं. च आणि हुपरीला जायचं. हं, म्हणजे अस एकसारखं आल्यासारखं सगळं होईल.
होय तेच की, म्हणूनच तुरा म्हटलं ना सोमवारी य.
हा.
बक
हेज नऊ केलीस ब, एकच दिवस ना बरोबर मला कवे म अजून काॅन्टॅक कोणटेड्यू नाव ते न्यू कॉलेजच एक दिलय, हे देऊ का?
त्यांना जे जे मगदुमचं, तेनीच भरलेलं ग तिथं नाव नाही द्यायचं आपल्याला.
मग कुणीकड द्यायचं, हा तेच की, केफराॅनला.
हम्म कावेेळेला द्यायतक तुला कोल्हापूरच पाहिजे असेल तर, कु ते जे मेन हाय कने ते पहिलं घाल.
हा.
आणि मग ऑप्शनला ठीव की कोल्हापूरचीच मग.
कोल्हापूरमध्ये आणि कोणते -कोणते कॉलेज आहेत ग? सायबर के आय टी माहितीये. सायबर के आय टी एक माहितीये, नी मी तुला ते न्यू कॉलेज, विवेकानंद. हा विवेकानंद एक हाय.
हा.
आणि कोणते आहे की ग ते?
आ
अ कोणतं माहित आहे काय? कमला कॉलेज काय ताराराणी पार्कच्या तिकडची साइडला येत. सी बी एस स्टॅंडच्या तिकडच्या भागात कोणत्या तरी आहे.
काय माहित असल. आणिची चिता
ज्यात्याप होतय ते करायचच हाय कोल्हापूर. कोल्हापूरचा माहिती काय? म्हणजे न माझ जवळ पण पडत. आणि सगळच ग बाकीच काय लागलं ना.
होय, आता तू काय हॉस्टेलाच राहणारायस म्हणल्यावर तुला कुटलं पण हेच होतय.
तेच. आणि तर तुम्ही आता जयजय मंदिरमध्ये म्हटलीस ना नाव दे, नाव देेतू तुझसुद्धा ते पण अ हेज फक्त तिथं काय कराय लागणार माहितीये काय, इचलकंरमध्येच मला हॉस्टेल बघायला लागणार. पण तिथं कोणता आता जय- जयसिंगपूर मध्ये कुठ हॉस्टेल हाय काय माहिती.
असं कर ना मग, इचलकरंची मध्येच बघ आपण दोघी सोबत जाऊया. अस पण होऊ शकतय की.
हम्म. तेच ग ते
तुझ इथ कुठल हॉस्टेल आहे ते बघायच. दोघी पण एकमेकीना पण होतोय नि सोबत.
हो.
मग कोल्हापूरला एकटे राहण्यापेक्षा पेक्षा ईथ तुला सवय पण होती अस पण, बघ मग सुनेला विचार.
मग कस आपणध
आणि आपण असं पण पास काढणार आहे त्यामुळ बसच पण काय विषय नाही. दोघे आपण एकत्र जाऊ शकतो.
म मि
तुझा आवाज आवाज ऐयनाग
आता येतो का बरच आवाज येत असणार आहे.
होय वारचा चालय.
हम्.
वारला.
फुलेच की अ माला फकत पास काढावे लागणार आहे.
अं पास तर मला पण काढावा लागणार आहे.
हा का हॉस्टेल पण न.
हम्म. असं पण तू कोल्हापूरला गेलीस तरी तुझं असं पण तसं पण पास काढावंच लागणारस नातके
नाही तिथ जवळपासून बघणार होस्टेल
पण शेवटी तुला चालत तर जावं लागणार असेल किंवा कॅब नंतर.
हम्म.
ह एकूण खर्च तसच पडतोय आणि तसं कसं होईल माहिती का तुला तिथं कोण ओळखीचं पण नाही हे.
हम्म म्हणजे प्रेम तर नाही म्हणजे अकरावी, बारावी. चे कोणी करत माहित ते का. आ हो ईथच राहातात ते रंपामन तिकडच्या भागाता् हेत. अ बुधवार पेठ, मंगळवार पेठ असं.
हम्म.
तुला इथलं पण जवळ झालं त मग तुला इथलं इचलकरणजीच आता बऱ्यापैकी सगळ माहिती झालेय.
हा नाही हे..
होय म्हणणच म्हणलं.
ह नाही तर ते ना ते पण नाव देणारच आहे आणि बाकीचं मग कोल्हापूरचं नाव घेते. असं करत आणि ईचकरंजीमध्ये. जस ईचलकरंजी मध्ये आमचे एक सोडुन डीकेटी सोडुन दुसरेकडे कुठेच नाहीये.
होय नाही बाई मी काही.
आणि खेतीमालाने आवडल आवडल.
मला पण एवढ्या बंधनात कोण राहणार.
पण म्हणजे ते आहेच बर्दपन पण कस माहितेका तेथ कॉलेज म्हणून कॉलेज वाटत नही हे ते स्कूल वाटते.
तसच आहे ते हायस्कूल ला गेला म्हणि आता बघ. गळ्यात एक बाटली घालायची आहे यायच.
बोल म काय ऐकात आणि ऐक कराय जरी विसरलं तरी फाईन. त्यांना हा.
होवू शकत.
आम्ही बघितले. हॉस्टेलच्या मुलींच पण बघितले. अरे काय काय सांगत असतात, असं हाय तस हाय. जायच ग. फंक्शन तेन होतय बरोबर आहे. चांगलं पण बाकीच पण ती म्हणालती की, तुम्हाला जस आहे ना. तसच आमच आम्हाला पण टीचिंग पण तसच आहे शिकवत नाहीत. एवढंच दोन, तीन पॉईंट शिकवले की, बाकीच तुमचं तुम्ही करा म्हणतात.
सगळ्या ग. आता कसं पोस्ट ग्रॅज्युएशनला सगळ्यां सगळीकडं तर बऱ्यापैकी तसच असते.
इंजिनिअर कर. झालं की, मेकॅनिकल टेकनिकलच एक फ्रेंड आहे दीदींच्या रूम वर. ते सांगत होती.
हम् हम्
सगळ आपल्यालाच करावं लागणार आहे.
होय. कुठं पण गेलं तरी तेच.
हम्
मी तर तेच म्हणत होत. इथं जर आपण दोघे एकत्र असतो तर, आणि जरा बर झाल असत.
बर बरं. माझ काय सांग. बघ की विचारतो. विचारतो म्हटलं मी आणि लॅपटॉप असं पानी उकळ
हा.
लॅपटॉप असलं की काम सोप होत. होतय गं. इझी पडत. पण एक दिवस जरी गेलं नाही. तेच म्हणालोय.
हो घ्यायचा. माझा पण सेकंडच आहे.
एवढं कुठं आपण जॉब ला आहे.
घेतेय होय. कमवायला लागले की, घ्यायला इन्व्हेस्ट करायला काही वाटत नाही ग. आणि सेकंड मधन पण तेच काम होत. ते फक्त घेताना चांगला घ्यायचा बघून. अ हम्म,
इ
मी माझं डेलच आहे.
डेल त्याच चांगलं हाय.
डेल कंपनी जुनी आहे चांगली आहे.
पण घ्यायच चांगले अँप्पल म्हन हे चांगल.
अँप्पल तेन कसं कॉस्टली जाते ग. एच एच पी पण म्हण.
अजून कायतर आहे. ओ इ वरण कायतर आहे.
ओ अ
हा तेन असच काय तर हाय. हम् बर.
भरपूर आहे सोड. पण आपल्या हेच्यावर कॉस्टली जाते लय.
आपलं हे जे काय म्हणजे नाही काय बजेटमध्ये
मध्ये न व.
हम्म. इथ म्हणाल्या, की एम सी ए च पण लवकर चांगलं म्हणजे नाही काय चांगलं सक्सेस होऊ दे. तरच तुम्ही तुमची नजर च तेच्या बोड तस. बरय. म्हणजे ते काय आपण म्हणते ना पाण्यात बुड बुडाला- हम्म. बाहेर कसं पडायचं? ते पाण्यात गेल्यावरच कळत तसा प्रकार आहे. लाईफ म्हणजे. हा.
मग फॉर्म भरायला तू इथंच भरणार काय? जे जे मगदुम ला?
हा. बघते की कसं? कुठे?
हम्. बघ मंगळवारी आपण भरूया दोघी म एकत्रच.
हम् हम् हम. आणि- म्हणायला लागलं की म्हणजे माझ असं म्हणणं झालंय की- तीले फोन लावू का? कर
आता मी सांगितलंच की तीला. मला भेटलेली तवा. ते म्हणता नाहीच. काय फरकच हेच होत नाही म्हणता. तू ते उलट मलाच म्हणत्या तुम्ही चुकालायसां म्हणून.
आज मी ट्युशनमध्ये म्हणाली होते बघ तुला? म करणारच नाहीेये.
हां.
म्हणजे कसं की? हो असं म्हणजे आता मला- पर्सनटाईल मुलांचं बाकीचं. अस वाटलं की नाही झेपणार नाही. बी सी ए च झेपत नाही तर एम सी ए काय झेपणार हाय? पण कसं असतयं माहित्याय का? टीचिंग वर पण डिपेंड असतय.
असतय. होय.
आणि आपण आता हे एकच चान्स आहे. बोनस मिळाले की आता बी सी ए ला जस झाले तस एम सी ए ला करायचं नाहीये.
हम्म. म्हनूनच म्हणलं.
म्हणजे चान्स दिलाय. त्यात आपण बेस्टच द्यायच.
होय.
हम्म. आणि त्यावर मी जॉब बघणार. म्हणून नकोच एमसीए आणि एमसीए करून पण जॉब कुठे भेटायला लागल्यात? असं म्हणणं झालतं. पण बघितलं नाही विचार केला नाही. हो गेलते ना एका सरांकडे. लास्टला तेनी म्हटलं की- तुला क्लासचे सर्टिफिकेट नाही. सर्टिफिकेट मिळणार नाही. स्किल्स भेटेल बघ. जॉब करताना तिथलं पुर्ण वेगळं असणार हाय. हो कसं करायचं? काय करायचं? स्किल्स येईल. सगळ येईल. पुढचं काय? म्हणजे सर्टिफिकेट पण इम्पॉर्टंट आहे.
आणि कसंय माहिती का? एकदा आपल्याला काम समजलं का नाही? कसए? ते आपण करू शकतो. आणि फक्त-
कॅन्सल झाला. आधी कुठ होती? टिचिंग मधे शिकवत होती. त्याच्या आधी कोणत्या होती? ते कॅन्सल झालं. टीचिंग च शिकवायला बी जात होती. ते कॅन्सल झालं. तर ते ज्वेलर्स मध्ये जात -
ते म्हण बाई म -